हं बोला की
काय करायलीस?
काय नाही बघा बसली. तुम्ही काय करायला सा? नाही, आताच उठून बसले हातपाय तोंड धून आता घ्यायचं, तुमचं आवरलं का चहा-पाणी?
चालू आहे प्रोसेस
आवडलं का बाकीचं?
बाकीचं सगळं आवरलय. आईस बरी?
आहे की तुम्ही?
आहे.
हा, हा, काय चालू आहे मग आता?
काय नाही बघ.. निवांत
हम् हम्
तसं काय फल केलं असेल ना.
काय नाही, ते तुमच्या इकडे महाशिवरात्र मोठी असते या म्हणे.
होय, मोठ्या नसत्या.
विचारूया तरी मी म्हटलं कॉल केलेला.
हं हं
हं
आमच्या इथे महाशिवरात्र कनी आमच्या इथे अत्यंत हा उत्सव प्राचीन आणि जागृत पवित्र मानला जातो. आमच्या गावाला पांडवकालीन शिव मंदिराचा वारसा लाभला आहे.
म्हणजे, महादेवाचं मंदिर मोठं आहे का तुमच्या इथं?
होय, पांडव काळात म्हणजे पांडवकालीन आहे प्राचीन काळात बांधलेलं आहे मंदिर आहे. आणि महाशिवरात्री म्हणजे अं हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण असून तो म्हणजे फाल्गुन महिन्यात साजरा होतोय.
हा हा
खूप मोठ्या म्हणजे यात्रा होते. आमच्या इथे म्हणजे बाहेर गावचे लोक भाव म्हणजे भाविक खूप लांब दर्शनाला येतात. सकाळी पहाटे अभिषेक असतो. तर महाअभिषेक असतोय.
म्हणजे अशी महादेवाची मंदिर मूर्तीचे कसे पिंड स्वरूपात महादेवाचं लिंग असं काय
पिंड स्वरूपात हाय
हा
महादेवाची मोठी पिंडी आहे मग त्याला महा अभिषेक असतोय यात्रेच पहाटे
दूध दही हेनाच या पंचामृदानाचा अभिषेक घालतात. ना
हो पंचामृत हे पंचामृत दही दूध केळ म्हणजे केळ लिंबू तेन असतंय.
हा हा
ग ते पंचामृतन अभिषेक घालत्यात पहाट मग अस म्हणजे फुलं तेन ह्यान म्हणजे आरस तन करत्यात सकाळी पालकी सोहळा असतोय. म्हणजे सगळ्या देवासनी म्हणजे.. पाणी तन घालून सगळ्या देवांची देवपूजा करून इकड म म तपस्यावर जात्यात, शिखरावर जात्यात इकड हनुमानच मंदिर आहे इथून मांड्यावर त तून खाली देवळात जात जात अशी पालखी असतिया ती खूप मोठी पालखी सोहळा असतोय तो सकाळी
म्हणजे अस पवित्र स्थान असल्यासारखं हाय
होय पवित्र स्थान आहे. त्यामुळे खूप गर्दी त्या असं म्हणजे वेगवेगळ्या त्या परंपरा आहेत. त्या म्हणजे कराय लागतात आमच्या गावाला सगळ्या
हा हा ते जास्तीत जास्त म्हणजे असे जुने लोक पण हे करत असतील त्याच्यात
होय सहभाग होतात सगळं म्हणजे काय काय जे रूढी परंप आहेत परंपरा आहेत त्या सगळ्या म्हणजे करत्या साजऱ्या त सगळं असतय.
हा ह मग तुम्ही पण ते देवाला अभिषेक वगैरे असं देत असाल
देताव की म्हणजे ते दही द्यायचं दूध आपल्या म्हणजे सोयी नुसार आपल्या घरात उपलब्ध असत द्यायचं.
हा म्हणजे असं दिलंच पाहिजे हेच तेच त्या असं काही काम
असं काय नसतय कंपल्सरी काय नसतय आपल्या ई ते नवं काय असल ते द्यायच नाहीतर, हे द्याच असं काय म्हणजे असं काय म्हणजे हट्ट नसतोय. आपल्या इच्छन काय असेल ते द्यायचं असत. ते मग आता गेले दोन वर्ष झालं आमचं हे! अ शिव मंदिर पर्यटन स्थळ झालेलं आहे, म्हणजे म्हणजे अ बाकीचे कशी पर्यटन स्थ
पर्यटन हा हा म्हणजे एक मंदिराला दर्जा देण असे!
पर्यटन स्थळ झाल हे!
हम्म हां
प्राचीन शिव मंदिरामुळे राज्याच्या नकाशावर या मंदिराच्या नकाश ह्या मंदिरामुळे राज्याच्या नकाशावर स्थान मिळालेलं आहे.
अ हे तुमच्या गावचं ते.
होय राज्याच्या नक्काशा शहर आहे.
ह महाशिवरात्रीला मिनिमम आर म्हणजे किती लोक येत असतील?
असं काय म्हणजे, हिशोब नाही भरपूर लोक असतात. सकाळी रात्री मला वाटते दोन अडेच वाजल्यापासून म्हणजे लोक दर्शनला येतात कारण का दिवसाले खूप गर्दी होते. त्यामुळे आधीच सकाळी पहाट ते दर्शनाला येतात. पा तेवढी जास्त गर्दी नसत्या म्हणजे असस्ती गर्दी पण जास्त नसती. होय बारा वाजल्यापासून मंदिर ओपन असत. ते आरती अ महाभिषेक झाला की आरती तर असत्या ते खूप लाबून लोक येतात थोडी वस्तीला पण येतात पण असं यात्रातून भरती या
मग तिथं राहायची वगैरे सगळ अशी म्हणजे सोया
होय सोय केली आता आणि नवीन हॉल ते बांधल्यात आता पण लई भारी सोय झालेली आहे.
कारण ते पर्यटन स्थळात हे झाले त्यामुळं हे झालं असेल. आणि डेव्हलप चांगलं झालं असेल मंदिर
होय. खूप असं प्रसिद्ध पण झालेलं आहे, आणि आता नवीन हॉल रूम म्हणजे अशा छोट्या छोट्या म्हणजे प खूप लांबून येणाऱ्या लोकांसाठी छोट्या छोट्या अश्या रूम बांधल्यात खोल्या
हां. म्हणजे हे अं क्वार्टर बांधले असेल
हां. क्वार्टर बांधल्या सारखं बांधल्यात. आणून ते सकाळ पासून मलाडते किती लोक येतील इथ अंदाज नाही. बहुत म्हणजे भरपूर लोक येतात. तरी मला वाटते, होय. तेज्या भरपूर येत्यात दर्शन घेतात. जातात
तर म्हणजे खेळण्यांची दुकानात तेन अस भरत असेल.
होय. तीच खूप दुकानं भरतात म्हनजे दुकान तेन खेळणी प्या पाळणा असते, खेळणी छोटी छोटी लिफ्ट त्या पानांची पण मिनिमम छोटा तर असतोच पाळणा, पाळणा, खेळणे असतात. आपल्याला ते अस यात्रा अस ते पण एक दिवसासाठीच असते. आमची यात्रा दुसऱ्या दिवशी इकडं शिर्ष्या लाळआत्या त्यामुळे आम्हाला एकच दिवस यात्रा मिळते.
मग त्या दिवशी प्रसाद म्हणून काय? बनवत ताय काय तुम्ही घरी?
नाही. त्या दिवशी एकादस असत्या त्यामुळे सगळींची एखादस असत्या, उपवास असतोय, मग खिचडी, नाहीतर चिप्स, वेपर्स असं ते द्यायचं पाहूण्यासनी ज्यांचा उपवास नसत त्यासनी मग का जेवण बनवायचं खरं शक्यतो जास्त करून सगळ्यांचा उपवासच असत्यात.
मग साबुदाना खिचडीच असेल.
होय. शाबुदाना खिचडी, शेंगा भाजलेल्या ते खूप प्रसिद्ध म्हणजे आमच्या गावाला म्हणजे गेले कित्येक वर्षापासून शेंगा आणि गूळ द्यायचे असतय भाजलेल, खरं आता कोण तस हे करत नाही, कारण का ते दिवसभर लोटायला लागते सगळे पावणी जास्त येत्यात ते सगळं लोट कोण बसा लागते म्हणून कोण आता तसं हे करत नाही मग ते बटाटा चिवडा ते विकत मिळतो आणत्यात सरबत तेन असं देत्यात
म्हणजे बेकरीतलंच प्रोडक्ट वापरत्यात.
होय मग ते दिवसध्या सकाळी वरीचा भात ते आणि ते बटाटा ते आमटी ह्याची करतात आणि ते वरीच्या भाकरी ते खायचा फराळ म्हणून संध्याकाळचा
हा हा
हे प्रसाद असतोय महा मोठा प्रसाद असतोय महाप्रसाद मग तीथं पण प्रसाद होय म्हण राहतात खूप लांबची प्रसाद घ्यायला पण लोक येत्यात प्रसाद घ्यायला पण खूप गर्दी असते.
हा हा मग त्याच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि परत काय अस पारंपरिक सोहळा तेन असं काय मंदिरात असतोय का?
त्या दिवशी एवढे काय नसतय बाकी म संध्याकाळी कार्यक्रम असतोय आणि पालखी तिळ चौथा हेड असत हम्म पालखी असते तिथे.
ते का अस.
असं हे ह म्हणजे यात्रे दिवशी मोठा असतो. आणि दुसऱ्या दिवशी अस जास्त मोठं नसतय पण असतोय पालखी तीन पाच दिवस असते पालखी. म ते पाल आदल्या या तर दिवशी पालखी असतेना तेव्हा सहासन काढ ते म्हणजे इथ कस आसन कट त्यांच्या ते म्हणजे पालखीच्या म्होरं नाचवतात. पेपर ब्लास्ट असतोय पाल म्हणजे गुलाल आणी ते उधळायला. खूप भारी पालखी सोहळा असतोय हलगी असतीया.
मग दुसऱ्या दिवशी पण गावातून मिर त्या पालखीची.
नाही नाही फक्त मंदिरापुुरतीच मग यात्रा दिवशी फक्त बाहेर असते. ती नाही तर मग मंदिरात फक्त असतेया.
हा हा म्हणजे यात्रे दिवशीच पूर्ण गावातन पालखीचा सोहळा असतोय.
होय म्हणजे पूर्ण तिकडं गावात आहे ना फक्त मंदिरच इकडं म्हणजे इकडं मंदिर आहे ना इकडं म्हणजे शिक तपस्यावर शिक गरावर म्हणजे पहाटे जाउन इकडल्या इकडं म्हणजे जातंय पूर्ण माळवणीला तिक कुढ जाईत नाही. ईकडं गावातच राहते. निम्म्या गावात फक्त फिरतेय म्हणायची पालखी मग ते पालखीला पाणी घालतात स्त्रिया सगळ्या.
हम्म हा शिवरात्र कार्यक्रम मोठ्ठा. करेल वर्षाचा तुमचा.
होय वर्षातून एकदाच सण असतो त्यामुळे खूप मोठा असतो. सगळे उत्साहा आन आनंदात असते सगळे.
ते घर झाडणे ते पण तुमच, म्हणजे ती प्रोसेस
होय ते सगळं कराव लागते यात्रेच्या आधी भां धुवायच त्या आठ दिवस आधी लागत्यातच सगळं स्वच्छता करायची भांडी, कपडे, हातरून तेन सगळं धुवायचं.
हाहा म्हणजे गावात गावाच्या देवाचा उत्सव म्हण
होय होय आणि त्यामुळे सगळे पाहुणे ते नाही ते आपल्याला काय ते वेगळाच अस उत्साह येतो. करायला पण ते भारी वाटतंय, पुढे आपला सण आलाय, ते अस वेगळ अस ऊर्जा मिळते. त्यामुळे सगळेजण करत्यातच आधी
ह
ह, मग काय, यात्रा एका दिवसाची असते. तर आधी आठ-दहा दिवस सगळं करायला लागतं. तर एका दिवसासाठी सगळं करायला लागतं. मी सगळ करते. एका दिवसासाठी
हा, म्हणजे आठ -दहा दिवस तरी मिनिमम ते लागतच असेल. ते काय प्रत्येक गावातच असते गावच देवाची यात त्रासले की ते. घराची स्वच्छता करावीच लागते. होय?
आणि कसं आमच सगळी करतच नाही का वर्षातून एकदा त्याने एक दिसाची यात्रा असते आमच्या इथे आणि नॉन व्हेज त्यांने काय नसते खर सगळे असं म्हणजे उस्तहात असते
हा, एकादस असल्यामुळे, ते धार्मिक महादेवाच ठिकाण असल्यामुळे, धार्मिकच आहे ना, ते मोठ.
आणि आमच्या इथ शक्यतो म्हणजे मटण तर चालतच नाही सोमवार तर आमच्या घरात कोणी मटण खात नाही. आणत पण नाहीत आमच्या गावात नॉन व्हेज महादेवाच आहे म्हणून आणि आमच्या गावात बारक्या पोरा समोर ठ्या माणसांपर्यंत कोणीही सोमवारच नॉनव्हेज खाइत नाही. आणि सोमवारच करत पण नाहीत सोडा ते लांबचा विषय
हा हा
त्याने आमच्या इथं कसं इकड - तिकड हात लावायचा नाही. कसं आपण नॉन व्हेज कसं एका चुली करतोय त्यावरच व्हेज करतो. ते तसं आमच्याकड नसतय वेगवेगळ अस ते सगळं
महादेवाच ठिक का नाही ना त्यामुळ ते
देवाच ठिकाण आहे त्यामुळे ते कडक सगळ असतय.
ह ह बरोबर चालतय थँंक यू माहिती सांगितल्याबद्दल
बर बर वेलकम
ठेवू मग
हा बरोबर